हॅलो
हा बोल कि
हा काय कर
ए ऋतिका ऋतिका अ ुतिका झोपली का काही ह बोर
हा मुणलं काय चाललय तुझ
काय नाही बघ पाणी भरायचं चाललंय
होय
मग तुझं काय चाललंय
काय नाही पाणी चाललय माझं पण
तुझं पण पाणी भरायच चालय पाणी घेतलंय म्हणाव तिला कुठे गेली ती
पाणी घेतलय म्हणजे
अग ते हे झालंय ना आमचं नळाच पाणी गेलं आहे तर माझ ती मुलगी टॉयलेट ला बस आहे तर पाणीच खतम झालं आहे आणि लाइट पण गेली आहे
अच्छा अच्छा हा हा ते होय
हम..
हम्म मग काय म्हणतय..
मग काही नाही निवांत.. तुमचं कसं चाललंय.. अगं पाणी टाकीतलं पाणी संपलं... लाईट गेली...
म्हणलं फिरायला कुठे गेलतात परवा दिवशी...
गेलते बाहेर... काय एवढं बारीक.. येतय हम हम...
बाहेर म्हणजे कुठं ग...
अं आता सध्या आठवत नाही...
ला आठवत नाही?
हा...
बर मग काय म्हणते परत कॉलेज वगैरे सुरू केलस का नाहीस तू...
हो केलं की...
होय मग होते का मग सगळं... व्यवस्थित बघून कॉलेज...
हो सगळं मॅनेज होतं व्यवस्थित...
हा हा मग छान आहे बाई चांगलंय बाई तुला लग्नानंतर पण कॉलेज वगैरे करायला मिळतंय.. माझं झालंय पूर्ण सगळं जॉब बघते कुठ चांगला जॉब मिळतोय का...
अच्छा... वर्क ऑफ होम करायचं ना मग..
वर्क ऑफ होम पण चालू आहे पण जॉब पण करावा लागतो ना त्याच्यासोबत..
काय काय..
वर्क फ्रॉम होम सुद्धा चालूये त्याच्यासोबत जॉब सुद्धा करावा लागल की..
होय का दोन्ही मॅनेज होईल का..
करायचं..
पोरांना पोरांना बघत..
हो पोरांचा पोरांचा अभ्यास घेत घेत आपलं... करायचं वर्क फ्रॉम होमचं... हो ना मग तुझं काय... चाललंय तुझं होतंय ना आता सगळं मॅनेज...
हो होतय होतय हळू आपलं करते...
अच्छा हा हा म बाकी काय चाललंय...
बाकी निवांत....
हा आपण शाळेत असताना किती मज्जा यायची ना स्कूलमध्ये असताना...
हा खूपच...
हा... अभ्यास एक्झाम असं टेन्शन नसायचं... न अभ्यास करता एक... ला जायचो वगैरे त्याचं बघ... असं करायचं... हम्म...
पाच... एक मिनिट होल्ड कर हा... होल्ड... पाणी नेती आहे सध्या घरात... लक्ष्मी...
हा मग...
मग काय चाललं आहे तुमच्या लाईफ मध्ये...
काय नाही... मी काय म्हणत होते जर काय तुझं... अ... पुढचा प्लॅन... म्हणजे असंच जॉबसाठी वगैरे तर मला विचारू शकतेस तू... जर तुला वर्क फ्रॉम होम वगैरे करायच आसन तर
होय वर्क ऑफ होमची
हा जर तुला करायचं असेल तर मला विचारू शकतेस म्हणजे मी सांगेन तुला कधी तुला
एखादा चांगला अँप एखाद्या चांगल्या ऍपची मला गरज आहे किंवा एखाद्या कंपनीची जे
ते ते मग मला काय हा जर कुठला चांगला ऍप असेल काय असेल तर मी सांगेन तुला एक ऍप हाय. ते विचारून मी सांगते तुला.
गॅरंटी आहे ना ते ऍपची पण?
हो हो गॅरंटी आहे ना.
कडचा जमाना असा झाला आहे की खूप फ्रॉड चालू आहेत सध्या तरी.
तसं नाही आता काय.
त्यामुळे जरा भीतीच वाटते कोणत ॲप
नाही नाही त्या अँपची काही टेन्शन नाही काय तुला काय ते फी वगैरे काय भरा लागत नाही. काय नाही फक्त तुझ प्रोफाईल तेज्यात अँड करावे लागत्यात आणि तुझ टास्क चालू कराव लाग फ्रॉड पहिला आपल्याला काय फीज वगैरे नाहीच हे तेच्यात
मग चालेल कारण सध्याच्या काळात आता फ्रॉड चालू असल्यामुळे जरा कोणत अँप घ्यायची जरा भीतीच वाटते.
हम्, हम् ते आहेच म्हणा पण तस काही नाही
बाकी निवांत?
निवांत तुझं?
माझं पण सध्या निवांत.
हू, हू मग काय स्पेशल? काय जेवण काय स्पेशल वगैरे आहे कि नाही तुमच्यात?
सध्या तरी नाही काही. काही तिकडचं वातावरण कसं आहे पाऊस वगैरे?
पाऊस आहे की आमच्या इथं तुमच्या इथं आहे का पाऊस?
हो असल्या पावसात बाहेर जाऊ वाटत नाही ते वर्क ऑफ होम आपलं परवडतं ना.
हो ना आणि पावसामुळं मुलं आजारी पडल्या म वातावरण सूट होत नाही ना पटकन एकदम.
हो आमचे पण तसच
म तेच कॉल बुडनार. सगळचं मग आपल्याला पण मॅनेज कराय लागतय ना.
हो ना.
आणि एकदमच पाऊस एकदमच पाऊस सुरु होतो एकदमच एकदमच ऊन पडत. त मग चेंज झाल्या मुलांच्या आरोग्याला पण हे होतय ना जरा
हो ना.
हम्
जरा पावसामुळे हेच होत तरी आपल्याकडे थोडा कमी आहे पाऊस नाही तर मुंबईचा वगैरे खूप असेल.
हो आहे ना तीकडच्या साईटला असणारच पाऊस हो.
म बाकी?
बाकी काही नाही तुझं काय?
सध्या काय जॉब करते?
मी कमप्युटर ऑपरेटर वर होते. पण कसं आहे मला ते टायमिंग मॅनेज होणार झालंय ना नऊ ते साडेसात. वाजेपर्यंत आणि परत पेमेंट द्यायला पण पुढं माग.
हम्म
त्याच्यात लहान मुलगा असल्यामुळे एवढा टाइम जमत नाही ना.
हो ना
त्याच्यामुळे कम्प्युटर ऑपरेटरच पण चांगला. हम्म
खूप वेळ पण नाही चालत ना मग.
हा ते छान होतं कॅम्प्युटर ऑपरेटरच. पण टायमिंग खूप जास्त होत त्याला नऊ ते साडे सहा वाजेपर्यंत.
हम् खूपच वेळ होता बाकी काही नाही आपत म्हणजे आता महिलांना सगळं. घराचं बघता बाहेरचं बघता पोरा बाळाचं पण बघावं लागतं.
हा ना त्याच्यामुळे बघायचं कुठं काय होतय का मॅनेज. परत पार्ट टाईम जॉब मिळाला तरी होऊन जाते ना पार्ट टाइम जॉब. पाहिजे नाही तर वर्क फ्रॉम होमच जर चांगलं इन्कम होत असेल तर मग ते पार्ट टाईम हो तेच ना. तेच
ह बाकी काय म्हणते?
पूर्ण झाल्यावर तू जॉब करणार का?
हां
तुझ कॉलेज पूर्ण झाला.
हो हो जॉब. आता मला पण हे मॅनेज करत करत नाहीत वर्क ऑफ होम करणार सध्या. तरी माझा विचार चालू आहे वर्कऑफ होम करायचा एखादा ऍप. दवारे किंवा ऍड दवारे आणि नाहीतर मग जॉब करीन. जर नाहीच वर्क ऑफ चांगलं भेटलं तर जॉब करीन आहेत तेथ बऱ्याचशा कंपन्या.
तस सध्या मला येतेत पण ते
मग काय तर कोर्स वगैरे करायचं ना?
चालू आहे डोक्यात पण सध्या तरी लहान मुलं असल्यामुळे थोडं
हा हा तोपर्यंत.
हम्म तोपर्यंत खरा इन्कम असल की कसं.
हम् हा साईड इन्कम पूर्ण होऊ जाते त्याच.
हो
हम्म बता बघ ए नाही माझ्या माहितीमध्ये काय असेल तर मी कळवेन तुला.
हो हो कळव कारण मी पण आता सध्या मला पण खूप गरज आहे. जॉबची.
अजून मग बाकी. मुलं मुलगी काय शाळेत जाते का तुझी?
हो स्कूलमध्ये आहे.
ह प्रि प्रायमरीला आहे काय? हम् ह म अध हस बग आहे ऊम तर तुझं कॉलेज मॅनेज होत तुला?
करावं लागत आता नाय होत, तरीपण करावं लागतं आपलं
हम्म हम्म हम्म.
हां.
हम्मम्म अच्छा अच्छा
हम्.
हम्म. मी पण बघणार आता कोणता तरी चांगला कोर्स? करायचं चालूए माझ्या पण डोक्यात नाही तर सीईटीचे पेपर द्यायचे, एक्झाम द्यायचे त्याचे आणि पुढं बघायचं.
हो ना, नाही आता घरात बसून काही नाही, काय तर केल्याशिवाय तरी? आपलं पार्टनर कमवतय पण आपण पण कमवायला पाहिजे ना.
पाहिजे म थोडी मदत त्यांच्यासाठी हो.
झाले की होऊन जातं एकावरच लोड आलं, की मग परत ते खूपच लोड होतं ना त्यांना आपली थोडं मदत झाली, की जरा बर ए. लई नाही पण पोटा पुरती तरी
हो हो ते तर आहेच.
हम्म.
आपले फक्त साईड इन्कम साठि आपल्याला करा, म्हणजे साईड आपले खर्च- किरकोळ घरातले खर्च ते होऊन जात ना आपल्या साईड इन्कम
हो ना बेसिक बेसिक जरी झालं तरी काय प्रॉब्लेम नाही?
प्रॉब्लेम नाही हो.
बेसिक तरी व्हायला पाहिजे. सध्या मी पण बघतेए जॉब साठि ट्राय करते. कंपन्या आहेत, पण ते कस जरा कंपन्यामध्ये नको वाटतय ना. जरा लेडीज कमी वगैरे असल्यामुळं मग वर्क ऑफ होम कसं पोरांना बघत काय होतय
हो हो बरोबर.
सध्या तरी एक दोन वर्ष वर्कऑफ होम करावं चालूय डोक्यात
हा हा.
ह बघुया ना चांगली जॉब भेटले तर होते.
पाहायचं तसं काय तर?
हा ना. घरात बसण्यापेक्षा आपलं काहीतरी
होय बरोबर हम्म.
एलिवेन मं.